हॅलो.
हॅलो!
काहीच आवाज नई येऊ ऱ्हायला.
बोला. ह. ह. येऊन राहायला, येऊन ऱ्हायला बोला. हॅलो!
यू ऱहायला का? तुम्हाले हॅलो तुम्हाले यू ऱाहायला काय?
हो. झाला.
हॅलो! ! बोला झाला स्वयंपाक. हा. बोला.
हॅलो यू राहिला म
हाव. मी बोलून राहीले, ना येते ना आवाज. हो. हो. आवाज.. येते ना.. हा. माझा येऊन राहिला ना.
हव. ना हव. ना हाव.. बोला काय? चालूये.
जेवण झालं. सकाळी जेवण
हा.
हा होय तुमच राहिलो?
नई झालं, झालं. हा. स्वयंपाक झाला जेऊन राहिलो. हम्म तुमचे किती? काॅल राहिले.
लय राहिले अजून.
हाव. काय?
हा. खूप मोठे आले, अजून पाच झाले.
माये त बस दुसराच ये हा दुसराच ये म्हण.
कितवा आहे. हाव काय? मंग लावत जा ना फोन. हाव मी लावतो. नंतर म्हणजे तुमचं झाल्यावर.
हिच्याजवळ हो. हो. ते.
आं..
ताईच्या जवळ मला.
काय? काय? म्हटलं. हॅलो! ! आवाज गेला का? काय? हॅलो! हॅलो! नेटवर्कमध्ये उभ्या रहा ना. हॅलो! बोला ना ताई. हॅलो!